हॅलो!
हा आवाज येतोय?
हो येतोय ना.
काय चाललंय झालं का जेवण?
हो झालं ना तुमचं?
हो झालं की.
हूं हूं! सकाळी लवकर उटावं लागतं आम्हाला म्हणून रात्री पटा पट आवरून घेतो कारण मॉर्निंगला आम्ही योगा करतो ना.
हा हा!
सहा वाजता योगा स्टार्ट असत, त्यामुळे लवकर झोपायचं आणि लवकर उठायची सवय आम्हाला.
म घरातली सगळी कर ता का असं म्हणजे बाहेर वगैरे जाता. हा!
हूं योगामुळ इम्युडिटी पावर वाढते वजन योग्य राहत तो म्हणजे जास्ती वाढत पण नाही कमी पण नाही ई लेवल असतो आपला आणि पचनसंस्था ही चांगली राहते आणि पोर एक अ योगा केल्यामुळे त्यांचा चिडचिडपणा कमी होतो, त्यांना भूक वेळेवर लागते. झोप वेळेवर होते. ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होत ना आळस आळस येत नाही पोरकंटाळा करत नाही अभ्यासाला. मग तुम्ही करता का नाही योगा का?
म्हणजे आमला सवयच नाही ना, म्हणजे सवय असली की कसं ते एकदा रुटीन बसलं की
आपण करतो.
आपण लेडीजनी तर करायलाच पाहिजे हूं हूं. नाही, नाही आम्ही सगळे उठून योगा करतो सकाळी मॉर्निंगला. आणखीन आपलं म्हणजे बॉडीचे चेंजेस होतात ना. म्हणजे रक्ता अभिसरणच चांगलं होतं, आणि चेहऱ्यावर आपल्या ग्लो येतो. करायला पाहिजे हाड हाड मजबूत राहतात.
अ गावा इकडं होतो ना आई कडे त्यावेळेस कस लहान होतो तव्हा शाळेत जायची गडबड असायची. म्हणजे घरातली कामं उरकून शाळेत जायचं होमवर्क वगैरे करून. आणि परत आल्यानंतर पण घरातली कामं वगैरे मग कधी टाइमच मिळत नव्हता.
हम्म हम् हम् योगा किंवा एक्सरसाइज हे करायलाच पाहिजे. नाहीतर आता कसं शुगर, बीपी थायरॉईड हे योगामुळे कमी होतात. पण लोकांकडे टाईम नाही, टाईमच नाहीये की पण योगा करून किंवा एक्सरसाइज करून, खाण्या म्हणजे आपण दिवसभर काय, ना म्हणजे अ काय फास्ट फूड पण भरपूर खातोय आता नूडल्स म्हणा मंचुरिय पिझ्झ पिझ्झा बर्गर मग हे पचायला पण दोन दोन दिवस लागत. मग त्यामुळ योगाची सवय पाहिजे हे आपल्याला थोडस डायजेस्ट होत. आणि शरीर आपलं लवचिक राहतं त्यानेफुफ्फुस व्यवस्थित राहतं.
पहिले कसे बरेच जण करायचे म्हणजे पहिल्या ज्या वयस्कर होत्या ना. चिव वगैरे ते भरपूर करायचे.
नाही ते बघा, योगा करो ना करो पण ते शेतात तरी निदान काम करत होते. हा आपल्या इथं अ कपड्यास कपडे धुण्यासाठी मशीन आहे. अ हे का झाडू पोछ्यासाठी बाई आहे, आणि भांड्यासाठी बाई आहे स्वय पाकच एक करायचं आपल्याला, आज तर चपात्याला सुद्धा बाई लावली आहे लोकांनी. मग तुमचं एक्सरसाइज होणार कसं? आणि बाहेर तुम्ही वॉकिंग करायला पण जात नाही, कारण तेवढा स्पेशियस जागा नाही जागाच नाहीे आपल्या इथे.
नाही.
बाहेर रोडवर फिरावं लागतं. आणि कुठे जायचं म्हंटलं तरी, हा माणसं घरात माणसं चार गाड्या पाच.
हो.
काय बोलायचं मग, वॉकिंगचा तर विषयच नाही एखादी छोटी ती दोन रूपयेची गोळी जरी आणायला मेडिकल मध्ये गेलं तरी पण पोरं बाईक काढून घेऊन जातात. चालत जायचा कंटाळा येतो पोरांना. बाईकशिवाय ते लो पोरं हालतच नाहीत. आपण आपणच केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी, बाहेर खेळत होतो, खेळत होतो मम्मी पप्पा बोलवत होते या घरात जेवण करा, अभ्यास करा. बोलवत होते. आजकालच्या पोरांना मोबाईल सोडा, बाहेर जावा, खेळा बोललं तरी खिशात मोबाईल टाकतात आणि मैदानात जाऊन गेम खेळत बस
बसतात. हो
पॅरेंट्सनी पण कुठवर अ लक्ष द्यायचं ना?
हो तेच ना, म आपल्याला मग वाटत अस की हा बाहेर गेलेत म्हणजे खेळत असतात, पण बाहेर जाऊन ते कंटिन्यू मोबाईलमध्येच असतंय मुंडकं, ते मोबाईल मग
हा ना, मळ जी आहे ती बाहेर अ घामावाटे येते. पण आपण मेहनतच करत नाही ना, कुठल्याच गोष्टीत मेहनत नाही आपली. मग ते येणार कसं बाहेर सगळं, जे जे टाकायच बॉडी तून घाण आपल्या बॉडीतून बाहेर टाकायचे ते घामाद्वारे येते, घामच येत नाही आजकालच्या पोरांना, घरात आलं तर कूलर किंवा एसी फॅन दिवसभर चालू आणि जायचं असेल तर स्कूल कॉलेजला एसी गाडीत बसून जातात. मग ह्या पोरांना घाम येणं सुद्धा गरजेचं आहे पण घामच येत नाही ह्या पोरांना.
हो ना.
तुम्ही एक्सरसाइज करा, योगा करा. अ चांगल्या पौष्टिक, कॅल्शियम असलेल्या गोष्टी खावा, नाहीच आज आजकालच्या पोरना सवयच नाही या गोष्टींची.
खाणं तर त्यांचं काय ते पिझ्झा बर्गर सँडविच वगैरे हे असले खातात हो.
हो ह्याच गोष्टी त्यांना आवडतात पाल प हे पालक. पनीर केलं तरी त्यांना कडू लागतं म्हणतात ते.
हो
पालक पनीर सुद्धा खात नाही, पनीर एखाद्या वेळेस खातील पण पालक पनीर हे नाही खात. पण त्यात किती आयरन आहे हे पोरांना कितींदा ओरडून सांगितलं तरी हे लोक ऐकत नाहीत. काय करायचं? सकाळी उठावं दहा मिनिटात हा स्कूलवाले पण आहेत की, पीटीचा युनिफॉर्म. स्पेशली. केलाय शूज स्पेशल आहेत सॅटर्डेसाठी किंवा वेनस्डेसाठी युनिफॉर्म नवीन म्हणजे वेगळा आहे स्कूलचा वेगळा आहे, पीटी युनिफॉर्म म्हणून वेगळा आहे. पण हे लोक पण स्कूलमध्ये पीटी. अ पीटी किंवा कवायत आपण जे बोलतो. आणि योगा वगैरे काहीच नाही योगा मॅट आणायला सांगितलंय पीटी युनिफॉर्म. शूज वेगळे आहेत सगळं आहे. फक्त हे तिथं घे नेसायचं आणि जाऊन तिथं बसायचं. तुम्ही एखादं प्रेयर कमी करा पण पोरांना पिटी
आणि ना दर शनिवारच असतंय पण हँ
शनवार फक्त तुम्ही वर्षभर. तुम्ही आता बघा पोरांच सॅटरडे एकच दिवस होतोय हुं
हो
पण वर्ष, दिवसभर, आठवडाभर तुम्ही जे खाताय ते एका दिवसात. सगळ्या गोष्टी क्लिअर होतील का आपल्या? रोज घ्या ना दहा मिनिट त्यांच योगा घ्या ना एक्सरसाईज त्यांची. करायला लावा ना तुमच्या इथे चला खेडेगावात ग्रामीण भागात. डेली राहायचं आपल्याला हो हो हो रोज राहायचं. पण आजकालचे पोरं करतात का? त्यांना प्रेयरसाठीठी ना. एक पंधरा वीस मिनट उभं राहायची पण कॅपॅसिटी नाही आजकालच्या. पोरांना पाय दुखतात, घरी आलं की पाय दुखतात.
हो आता शाळेतली सिनियर ज्युनियरची. पोरं सुद्धा म्हणतात आई माझं पाय दु खतात म्हणून.
हो हो कॅल्शियम नाही, प्रोटीन नाही, आयरन नाही, काहीच नाही त्यांना. खायचं असं ते पीक पण इंजेक्शन देऊन पिकवलेलं पीक असतं तेच आपण खात. तोय मग पोरांना व्हिटामिन, प्रोटीन, कॅल्शियम भेटणार कुठून?
हो ना.
सुद्धा नाही आहे फक्त मोबाईल धरून बसणे एका ठिकाणी ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीे आज. आजकालच्या पोरांचं आळशीच - आळशीच म्हणजे ब्लड सर. सर्क्युलेशनच नाही आहे ना त्यांच्या बॉडीमधलं ब्लड सर्कू. सर्क्युलेशन एका ठिकाणी ते बसलेले असल्यावर ब्लड सर्क्युलेशन कुठून होणार आहे? काय करायचं आता दिवसभर मोबाईल.
हो सुट्टी असेल तर दिवसभर सोडतच नाहीत ते. शनिवारीचा सगळा अभ्यास वगैरे करून घेतात आणि रविवारी दिवसभर मोबाईल बघत बसतात.
दिवसभर मोबाईल काय बोलायचं किती बोललं तरी ऐकत नाही फक्त. आणि बाकीचे जे आहेत ना लोक फक्त एकवीस जूनला जो. जागतिक योगा दिन म्हणून डिक्लेअर केलेला आहे ना. तेवढाच दिवस फक्त आपले मस्तपैकी कपडे घालायचं. ते पण स्टेटस टाकण्यासाठी हे लोक योगा. करतात त्या दिवशी फक्त एकवीस जूनलाच योगा होतो आपल्या इथे तर. इतर वेळेस त्याचं महत्व नसतं का?
आणि ते पण ज्यांना स्टेटसच याड आहे ना तेच कर तात बाकीचे कोण नाही करत.
हा फक्त स्टेटस राखण्यासाठी हो काहीच माहित नाही. एक दिवस करायला जातात ते बॉडीच काय हालत होईल तुमची बॉडी काय तेवढी फ्लेक्सिबल आहे की तुम्ही असं केलं तर होईल तस नाही तुम्हाला त्या दिवशी जमत नाही एक दिवस केल्याने बॉडी तुमची व्यवस्थित राहणार नाहीेये. तुम्हाला हे डेली पंधरा वीस मिनिट जेवढं होईल तेवढं करा.
आणि ते परत म्हणणार हा बाबा आज आम्ही योगा केलाय त्यामुळे आमच अंग दुख वगैरे पण ते जर दररोज केलं तर किती फरक पडेल ना.
त्रास होईल तुम्हाला उलट बीपी, शुगर, थायरॉइड ह्यासारखे जे विकार चालू आहेत ते कमी होतील. तुम्हाला कधी गोळ्या खायची गरज भासणार नाही आयुष्यात पण तुम्ही करा तरी ना करतच नाहीत काय बोलायचं नियमित करा. कपाल भरती म्हणा घरात लोम विलोम ह सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत किती प्रकार आहेत योगाचे काहीच करत नाहीय प्राणायाम करायला पाहिजे कोण करत आता. काहीच नाही आपले पीसी ओडीचे जे प्रॉब्लेम चालले आहेत योगा कराना. कशाला काय होतय तुम्हाला. तुम्ही करतच नाही तर हे प्रॉब्लेम असे येणारच आहेत. हॅलो.
हो ना.
हम्म म करायला पाहिजे योगा वगैरे सगळं तुम्ही पण स्वतः करा पोरांना शिकवा. जेव्हा आप आपण स्वतःहून करेल ना तेव्हाच पोरं करायला चालू करतील हो माझी मम्मी करते माझे पप्पा करतेय. मलाही कराव लागेल आपण करत नाही.
ते आता विषय कसा होतो ते आमच्या घरातलं ना सगळं मि वगैरे जात सकाळची कामावर आणि मला करायचं नाही ना काही. मग ते सकाळचे गेल्यानंतर मग ते उठणार तरी कधी आणि तरी ते उ पाच वाजता उठून त्यांचे ते करतात.
हम्म.
जेवढं त्यासनी माहती येत तेवढं करतातच.
नाही करायला पाहिजे पोरांना स्कूलमध्ये शिकवत नाही तरी आपण स्वतः उभं राहायला पाहिजे आपल्या पोरांसाठी तेव्हाच त्यांची पुढे जाऊन त्यांची तब्येत ठीक राहील. नाहीतर असे विकार आता लहान, लहान पोरांना किती काय, काय आहे. शुगर आहे लहान, लहान पोरांना शुगर आहे कशाला शुगर शुगर कशाची, शुगर काय, शुगर ते. आधी शुगर हे क्वचित लोकांना व्हायची. आता कुणाला शुगर नाही म्हटलं तर अरे तुला शुगर नाही असा प्रश्न विचारतायत समोरूनच. काय बोलायचं. म्हणून मानसिक तणावापासून लांब राहत तुम्ही एखादा दिवस चालू तरी करा. आज जमणार नाही, उद्या जमणार नाही हळूहळू प्रयत्न तरी करा दोन मिनिट, तीन मिनिट, असं करून टायमिंग वाढवा तुमच पण योगा करणं गरजेचं आहे. आणि करावं.
होय.
आणि काय मॅडम चला तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं ठेवुका मॅडम.
हा चालेल..
झाल म...